हा आवाज येतोय काय
हो हो येतोय लागला ग तुला कॉल
लागला ना
हा मी लावला तर म्हणजे रिंग पण नाही गेली खाली तिथ मला मेसेज आला सुरू ठेवा म्हणून त्याच्यावर क्लिक केलं तर ते सबमिटच झालं शून्य सेकंदामध्ये
माझं पण तसच झाले दोन कॉल झाले माझ तस आणि मला सुर ठेवा म्हटल्यावर काय दुसरा ऑप्शन पण येत नाही ते बॅक गेलं तरी पण ते सुरू ठेवाच म्हणतय दुसरा ऑप्शनच येत नाही कारण माहिती होतं ना मला ह्याच्या आधी एकदा झालेलं
असय नाही माझं पहिल्यांदा असं झालं असेल कारण मगशी आहे ना एक अन्नोन नंबर होता ना वरचा तो सहज मी डाईल करून बघितला तर तो लागला पण मी कट केला म्हटल समोरची व्यक्ती आहे की नाही ना अवेलेबल म्हणून म्हटलं लावून बघायचं कारण परवा च्या दिवशीपासून माझं कॉलच लागत नाही
मग आता चालू झालेय
आज चालू झाले तर आज मला टाईम नाही
अगं बाई तसं होतय
पापड करायचे मग अखा दिवस त्यातच जाईल म्हटलं एक दोन कॉल झाले तरी भरपूर आहे माझे अठरा ववरच अडकले
हो माझे पंधरा झालेत आणि ते सारखं मेसेज टाकायलेत ना लवकर करा
हा हा लवकर करा म्हणायला लागलेत ते मग आता टाइम तर नाही भेटत आहे म्हटलं आता बघू संध्याकाळी वगैरे म्हटलं करता येईल
मी तुम्हाला केलाच नाही ना साधा सिम्पल कॉल केलेला आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरून केलाच नाही आता पहिल्यांदाच करते
हा हा हो ना मला लागतच ना परवाच्या रेषे पाासून बऱ्याच आणि मला मेसेज टाकले होते मग काल अजूनही होत ना लेज त्यां पण तच झालं त्यांनी म कॉल केला मी उचयला गेले तर त्यां पण शून्य सेकंदा सबमट झालं
अरे अरे अरे लई तसं सगळ्यांच व्हायला लागलं ते वर त्यांचच प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम असल्या मगसं
हा तसं आहे माझं काय होतंय रेंच खूप प्रॉब्लेम आहे अगं
कुठे आहे तुम्ही
मी आहे बीड बीड मध्येच आहे पण कसं कायण रेनचा प्रॉब्लेमच आहे मग मला एक गॅलरीत नाही तिकडे पाठीमागे येऊन उभं रावला मॅडम
हा हा होय मला ते हे आहेत ना पुण्याच्या ताई त्या सांगत होत्या पुण्याच्या आहेत ना त्या सांगत होत्या त्यांच्या बीडमध्येध्ये जरा प्रॉब्लेम आहे रेंज
हा हा रें थोडा मला प्रॉब्लेमच याय लाग काय होते पुण्यासारख्या ठिकाणी ते रोटर वगैरे नाही काय बसवतयत त्याच्यामुळे त्यांना फुल रेंज राहत ते काही प्रॉब्लेम नाही घरात बसून केला तरी
कररे हो मी पण बाहेरच आले बाहेर येऊनच बोलते कारण मधूनच कॉलकट झाला
हा मला तर काय होतंय मग गॅलरीमध्ये उभ राह मग आता सकाळ सकाळ समोर ऊन पण नाही येते आणि ब म्हणजे सगळे्या जणाचे म्हणतात ना कोणाला बोलते काही माहिती
ह ह होय होय तसं होतंय आमच्यात
मध्ये उभ राहून बोला
आता मी हा हा हा तिथं रेंज येतीये काय करायच
बऱ्याच देणना तशच कॉल केले मग काय चाललंय तुम दादा
अ काय नाही निवांत
हो काय झाला आवरवरलं का
नाही अल
कामात आवरले सगळे
होय आवर आवरायचा आता नाश्ता बनवला आता नाश्ता झाल्यानंतर तर कपडे धुऊन झाली आता असो एक पा तेवढा करायच राहिलाय
अच्छा बरंच काम करता तरी तुम्ही
फास्ट करायला लागते सकाळ सकाळी चालूच थांबायच नाही स्टॉप देऊन चाल आणि सकाळी
हा हा हा आजय का हम्म हम् हम्म्
आप लवकर काम आवला की बरं पडते ना दहा बारापर्यंत अमरात
नाही बारा एक तर वाजतात हो जाव
बाह आहे तरी बारा वाजता ते मला फास्ट करून सुद्धा
हो काय आम्हाला पण आमचे एकतर फॅमिली मोठीे त्यामुळे बराच वेळ जातो आमचा एक वगळ असतात
आमची फॅमिली छोटी आहे सोडा खर एक मुली छोट्या छोट्या आहेत ना ते सगळ हातात द्यायला लागते त्यांना
हा हा हा हा
मग त्यांच आवरून त्यांना स्कूल ला दहा ला पाठवायचं मग तिथन दहाला कपडे आणि भांडी
तुमची भाषा छान आहे मला आवडली तुमची भाषा
आवडली आमची आम्हाला कस वाटतय लय अस गाउंडर बोलालंय असं वाटतंय
नाही नाही प्रत्येक म्हणजे काय म्हणता जिल्हा बदलला गाव बदल क ही भाषा वेगवेगळी येते.
होय आणि मला आलेही असं हे होतय. हा मला काय वाटतय सगळीजण छान बोलतात. आणि आपली ही भाषा आता बोलायला पण येत नाहीेत असत तुमच्यासारखं आम्हाला पडते हा होय होय. आपण बोल त्यांनी हा त्यांनी जर बोलाले दुसऱ्यासोबत तरी पण आमच्या लक्षात येते की दुसरीच कोणत आहेत ही आमच्या इथली नव्ह
हा ह. म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी भाषा आहेत आता कोकणातली भाषा भाषा वेगळी पुण्याची भाषा वेगळी.
हो.
आमच्या मराठवाड्यातली भाषा वेगळी म्हणजे आमच्या मराठवाड्यात भाषा पण वेगळी आहे बर का, पण मला येत नाही, तसं बोलायला कारण मी म्हणजे माझं शिक्षण पूर्ण रायगड जिल्ह्यात झालेलं आहे. आ म आनाला दी ड भाष येते म्हणजे हथली जी प्रॉपर भाषा आहे ना ती मला येत
येत नाही हा हा.
हिथले लोक मला म्हणतात ही जरा वेगळीच बोलते पुण्या मुंबई सारखी
ते आपल्याला म्हणेस सवय पडल्याना त.
हा मला ती सवय झाली ना, म्हणजे असं लहानपणापासून तुसं बोलायच. म किती असं म्हटलं तरी नाही येते ते शब्द म्हणजे आमच्यात कस बोलतात काय करा अ आलीस का याय जायली हे अस. आता मला ती भाय येत नाही पण माझे पोर तशीच भाषा करता मम्मी तू काय करायली हे यायली का आहे असशे बोलतात, मग त्यांना किती वेळा सांगावं लागतं, असं ना का म्हणायचं नीट बोलायचं, तरी नाही त्यांना ते
ते त्यांना आता त्यांची हायच भाषा. च म्हणला बवलायलाय
हा हा म्हणजे मला नाही य येत आहे, पण माझे लेकर आता सगळे तसेच करत.
अ आणि तुमच्या इकडं लेकर म्हणतात ना, आमच्या इकडे लेकर वगैरे. काय बोल.
आमख लेकर मुलं म्हणतात का, आमच्यात आहे ना हे एकले बोलतात आमच्या सासूबाई. मधात म्हणजे आपण कसं म्हणतो मधी जायचं ना आतमध्येध्ये जायचं. त्या कात म
म ज आमच्या इ ते तरर ल आऊ. होईल काय समजणारच नाही काय बोलत.
हा म्हणजे माझं नवीन लग्न झाता बरेच. शब्द असे मला हे व्हायच नेमकं काय ते सुरीला पण चाकूून तर सुरी म्हणतो त्याबदरी म्हणायच्या. माझ नवीन लग्न झालं तर आ म्ह म. मी आता इ बतई कोणती आ मला काय माहिती अरे आपल्यात कसं म्हणतो फरशी पुसायचं ना फरशी पुसायची नाही नाही आमच्यात लादी पय हो त्याय फरशा म्हणतात फरशा पुसायच्यात आता बघा मला पण सवय लागलीय फरसे मलायचे मग आमच्या तिकडे रोहाला लादी बसायचे तर माझ नवीन लग्न झालं तिथं मी सहजला म्हटलं होतं मला लादी पुसाय तर त्यांना आखा दिवस प्रश्न पडला लादी आता हि नेकं काय पुसायचं
विचारलं नाही तम
नाही नाही नंतर विचारलं त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं होत ती म्हणत होती आपपा मला लादी पुोसायची आता ही लादी काय असते नंतर मला आल्या विचारायला मी लाव ही लादी ह्याला काय म्हणता तुम्ही मला होता अगा आम फरशा पुोसायचा असं म्ह वाटला असं आहे का आता मला बऱ्यापैकी इकडची म्हणजे लागली ह सवय
हा हा हो आता तिथ रोज कंटिन्युअस राहत
म्हणजे एवढ्या वर्ष, म्हणजे बारा तेरा वर्ष. नाही चौदा वर्ष झाले असतील, बघा चौदा पंधरा.
चौदा पंधरा हा हा आमच्याला दहा झाली.
दहा का माझं दोन हजार बाराला लग्न झाले.
माज सोळा ला झालेय.
हो का हा हा माझ बाराला झालंय. मग आता अट्टावीस जून ला मला वाटते मला पंधरा पूर्ण. मुलं मोठा सावील आहे. आणि दुसरा युकेजी ला आहे.
हा हा हो म माझी दुसरी तरी दुसरीला मुलगी आहे आम हा दोन मुली आहेत एक एक छोटी आहे अजून युकेजीलाच आहे ती.
असं आहे का हा मग माझा बरका मुलगा यु के जी लाच आणि मोठा सहावी ला
एवढा मोठं आणंतर हाय भरपूर अंतर हाय. माझे कस तिसरी ला अस ति मुलगीत तिला जरा दवाखान्याच. प्रॉब्लेम असल्यामुळे तिला एक वर्ष वाया गेलं, मग ते आता दुसरी मध्ये आहे.
असं आहे का. हा हा हा हा
तिरीला असती नाही तर ती तिसरीला आणि ही युकेजीला
हा मग नाही लई आमच पाचव्या वर्षाचा आहे अंतर दोघा मुलांमध्ये. ते काय ते आता शाळेत गेले. मला आता दुपारी लई काम आहे पापड लाटायचं मला काय टाईम नाही भेटायचा मला असं वाटतं आता कॉल लागायला लागले तर करून घ्यावेत ना पटकन.
होय होय.
ना त्यावेळेस लागत नाही जेव्हा आपल्याला टाईम नसतो तेव्हा लागतो.
होय आणि आता आता कोणतर पुढची व्यक्ती बी रिकामी पाहिजे ना सकाळ सकाळ
मी एक दोन कॉल केले ते एकजण तर स्वयंपाकच बनवत्या मला म्हटल्यानंतर करा म्हटल मला नंतर लई झालं साडे नऊ वाजेपर्यंत टाईम
एक तरी कॉल द्या म्हणायचं दहा मिनिटात.
मग मागाचा माझा वाया गेला ना आता तुला लावला होता ना मी कॉल लागत पण नाही काय पण प्रॉब्लेम लागेल
काय माझ पण तसच व्हायलय माझ पण कसं झालं त्याला म्हटलं मा आहे म्हट अजून म्हणजे विचारलं मी त्यांना असं तुमच पूर्ण झाले का हय अजून आपल्याला लक्षात येते ना तर हाय बोलल्या माझ्या जून लाव आणि लावल्यानंतर ते झिरो सेकंडात हे झालं की
अग म का काय काय लेडीज समोरच्या काय करतात बडबड करतात अगं तुमच्यामुळे आमचा कॉल बाहेर गेला असं पण होते
होय होय आता ते तर काय
ठीक आहे आपल्या हातात नाही ना आता ते प्रॉब्लेमच आहे ना शेवटी एकजण मलाच एवढं कसर वाटलं अरे माझ्यामुळे तुमचा कॉल वाया गेला त्या आजार म्हणजे समजदार होत्या मला म्हटल्या जाऊ द्या होतच असं एवढं काही नाही ठीक आहे
होय होय मी पण त्यांना म्हंटले त्या म्हणाल त्या माझ्यामुळे तर मी उचल मी त्यांना परत अनेकदा केला त्या व रिंग व्हायला लागल्या खरं उचलल्याच नाहीत नव्हत्या दुसऱ्यांदा पण व्याया म्हणजे एक कॉल झाला आणि तिसरा लावल्यानंतर परत कणी रिंग व्याय लागल्या व्हायला आणि तेनी फोन उचल ना दुसऱ्या फोनवर बोलत बसल्या मी सांगितले करून करणार आहे कॉल म्हणून ते शेवटी मग परत आणि कट केला मी एवढं उशर उचल ना मग म्हटलं कंचास होईल म्हणून मी कट केलात तर तो झालाच झिरो सेट लकांचा आणि म्हंटलं होय बरोबर ठीक आहे ठीक आहे